हो येतय येत -
हा हा हा हा येते येते येतंय तुम्ही पण कॉड आपलं कॉल बरोबर - काउंट केले हा बरोबर पाच झालेत माझे-
होय ना तुम्ही - ह हा माझा पाचवा आहे नात माझ पहिले पाच झालं - त्याच्यानंतर सहवा कॉल तुम्हाला केला त्याच्यामुळे ते बरोबर रेड झालं -
हा बरोबर बरोबर कारण माझे आता बरोबर पंधरा झाले ना- हा हा हा चांगलंय चांगलंय तुमच पण होतील आता काय काळजी करू नका-
हो होईल सकाळी करायचं आता काय होतील ते - अजून एक नंबर भेटलेला म्हंटल सकाळी कॉल करून बगू- हो हो मग अजून एक लेडीज आहे तिला दोन कॉल मी केलं करायचे म्हणजे एक झालाय - तो फेल गेलाय एक अजून एक करू शकते - तिच्या कडूनच जवळ जवळ भरपूर नंबर भेटले करून एक्स्ट्रा थोडं -
हा नाही शुभांगी शुभांगी तुम्हाला दिल उद्याला कोणाचा तरी कॉल -
चालेल की चालेल मी फोन करेल मग त्यांना सकाळी सांगता येईल मग - मु केलं सकाळी गेनेसीसला हो हो हो म्हणजे ते सांग - तीन केलं की कोण हाय कोण नाही बागेत
तेला बी सांगितलं मगाशी चॅटिंग वरती आमचं बोलणं चालू आहे -
हो हो हो
हम नंबर आणि आल तर तुला मला पाठव नायतर त्यांना पाठव म्हंटल डायरेक्ट-
हो हो त्यांचा फोन आला होता आपला पहिला फोन चालू होता तेव्हा- हो हो आपण बोलत होते त्यासोबत तो कॉल रिसिव्ह. करू शकत नाही ना म हा कॉल डीक्लाई नव्हता ना.
बिजी लागतोय हा रिसिव करायचा नाही कट करायचा.
हो कटचं- केला मी मग त्यांच्या लक्षात आला असेल की बाबा आपण बोलतोय म्हणून वगैरे ते मला म्हटलं की- तुम्हा चालेल का तुम्ही ज्यांच्यासोबत बोलू शकता का वैगरे वगैरे. म्हटल बोलूच शकते तसं काही नाही एवढं. बोलू शकते कस हा कस जॉब वगैरे झालेलं आहे. त्यामुळे माहितीय बाबा अरे आपण पोलाइटली बोललो तर समोरचा माणूस पोलाइटली बोलतो. आपणच हम् हम् व्यवस्थित- नाही बोलत समोरचा माणूस कसा बोलल त्याच्यामुळे-
काय काय असतिती बेकार. पण काय ते आपले बेकार बोलायला गेले की आपण कट करायच जा तिकडे म्हणायचं नंबर ब्लॉक करायचा. हा हा.
बोलणार पहिला बोलण्यात स्थळं कळत
तेच तुम्ही मगाशी बोलल्या ना ते मला आता हसु अजुन हसु यायला लागलया
हां आपण काय होय
काय बोलाय ती
हां बरोबरच नाही म्हणजे मी कुठ कुठल्या पर्पजने बोलले आमची दिदी बोलली ना प्रश्न असतात त्याच्यामध्ये त्या विषयांवरच बरच बोलायच काकी इतर म्हणजे काही आता ते म्हणत होते की काही काही अशे फोन येतात की काही बोलत बसतात म तस काही कोणाच काही करायच नाही एक प्रॉपर एक विषय घ्यायचा आणि त्या प्रॉपर विषयावरच काही तरी पाच- दहा मिनिटं बोलायच तुम्हाला त्यात पण तुमचा इफेक्टिव्ह टाइम काउंट केला पाहि जातो पाच मिनिट, सेकंद सात सेकंद वगैरे अस पाच मिनिट साडेपाच मिनिट अस काहीतरी पकडतात त्याच्यामध्ये इफेक्टिव्ह टाईम मध्ये मग मी त्या पर्पस तुला म्हटल की कोणत्या विषयावर कस वगैरे पण बोलणार काय कारण मी पहिल्यांदाच बोलले तुमच्याशी किंवा म्हणजे हे चालु केल्यापासन जेंटसशी मी पहिल्यांदाच बोलले
हा आणि काय प्रत्येक विषयी आपला काढायच कुठला तर आपल्या घरगुती बोलत बसायच मग काय हा बाकी काय हेच्यात अडचण
ते कस शाळेचे शिकणारी मुल कॉलेजची शिकणारे त्यांच कस टप्प्यावारही जातय ना व्यवस्थित बाबा हे आणि त्यांन सुचत ती का बाबा पोल्युशन तर पोल्युशनच्या वरती बोलु शकतो आता आपल्या इथ आपण नाही पटपट शकत अस होत ना वातावरण म्हणा किंवा हम्म हम्, तेज तेज. हान वेळ त्याच सत्य चालु आहे ती फेज अभ्यासाची त्यांना ते कळत अस आहे आपल्याला आपल्याला होऊन गेलेय पण तेवढ डोक्यात यायला किंवा पटकन शब्दावारे निघायला वेळ जातो अस आहे ना प्रॉब्लेम बाकी बाकी काही नाही सांगत होती बाबा अस तुम्ही सांगा अस बोला
हा हा हा हो काय हो थांब जरा मी पाणी पीतो
हो हो हो चुकाला गेल सगळ्यांच
बोला तिकडन तुम्ही
चालुच आहे चालुच आहे पिया पिया कामावरून बाहेर आलात की काय
हां कामावरून बाहीर आलो नाही ते सारख लागलय फोन कराय मी त्याच लागलोय कट करायला फोन सारखा
अच्छा अच्छा अच्छा म्हणजे तुमच साईट व्हीजीट पण असत का
अहो ह्या एका म्हणजे कंपनीतर्फेच कामाला लागलोय
हा हां
म्हणजे पाच मिनिटांच्या एका पाच मिनिटाच्या रस्त्यावर एक दहा मिनटाच्या रस्त्यावर दुसरी एक कंपनी आहे
अच्छा अच्छा हम्म्म
म्हणजे ह्याच कंपनीचा आहे ना त्या त्याबद्दल बोलायचं असते म्हणजे - एका मालकाच्या तीन बिल्डिंग आहेत मोठ्या मोठ्या
हा हा हा.
म्हणजे दोन आहेत त्या जवळजवळ चीटकूनच, आणि एक आहेऽ ती दसऱ्या म्हणजे दहा मिनटाच्या अंतरावर आहे.
हां हां हां म जरा विजिट वगैरे करावं लागत असेल.
नाही दहा मिनिटं चालायच आपलं, बसून बसून मी वैतागतय मांड्या दुकत्यात. दुखत्या
हो हो, बरोबर आहे, थोडसं हालचाल पण पाहिजे. ह जास्त उशीर बोललो ना, कंटिन्यू बोलणं झालंय, हो ना हो कंटिन्यू बोललोय ना.
भरपूर आता तुमच्या नवऱ्याच बी काड की.
काढायचं आहे, पण त्यांचं कस ते शेड्यूल ऑफिसचा कंटिन्यूऽ चालू असतात, त्यांचे फोन कंटिन्यु आसतात. मनलं होतं मी दुपारी ऽ म काढू पण मतात कीऽ त्या फोन मध्ये माझा अर्जंट फोन एखादा आला तर मी उचलू शकतो का, म्हनला नाही उचलऽ म मत त म्हाला नको देस
तुम्ही करा म्हनायच मी बोलतो पैसे मिळते तेवढं आपलं
हो के पण ते म्हणतात तसं त्यांचा फोन कसा कंटिन्यू फोन चोवीस तास हेडचा फोन कवरकरांचा फोन नाहीतरी इकडचे पार्टीवाल्यांचं मग नाही नाय जमत ना तसं त्याच्यामुळे मला कंटिन्यू कल असत मग ते नाही करता काहीच बारा तास ते कामावर असल्यावर आध कधी फोनवर बोलणार
हम्म बरोबर बारा तास काम हम्मम्
तसं पण आहे बाकी काय ह
बाकी म्हणजेद्या पोरासनी शाळेला घालणारा किती वाजता
शाळानऊच्या असते साळे आठ ला जातो मोठा अ छोट्या अकरा वाजता असते त्याला पावणे अकरा वाजता घालवायचं
त्यांना बसवडा य त्या्या
अ नाही सकाळी सोडतात त्याचे काका आहेतेत ते आणि दुपारी लावली आहे रिक्षा आहे इथे बस कस हायवे ला सोड ते रिक्षा घराजवळ सोडते मी रिकशा लावलेली रिक्षा न येत आणि सोळ त्याला मी सोडते आणते स्वतः त्याच्या जवळ आहे थोडं
मग का छोटं म्हणजे कि बरं काय अज किती वर्षच आहे ना तो
साडेतीन वर्षा च आहे हो आणि मोठा सात वर्षाचा आहे साडेसात वर्षाच आहे
अ मगे बरके ब बाळगतगे मुगव त्यो
ह लहानच आहेे अजून साडेतीन वर्षे म्हणजे कुठे जास्त
ह लहानच आहे लहानच आहे बरोबर आपलं आता बोलण तीनच मिनिट राहिली या हम्म ते नंतर नंतर कातरा आपल्या बोलाय फोन करत जावा वेळ मिळाल तर आपल्याला
हो नक्की नक्की नक्की
म्हणजे कसं माहिय का आपलं कुठंपर्यंतला टास्क काय किती पैसे आ अस तसं चौकशी चौकशी करायला मज्जा असते हो
हो त्या तर आहेयस कस कळतं ना आपल्याला समोरच्याला किती मिळालं आपल्याला किती मिळालं काय कोणाचं बेनिफिट झालं.
हा कसं आहे माझ्या बहिणीला बी मी फोन करतो ना माझी बहीण म्हणतो तू कर - कर -कर.
हम्म - हम्म - हम्म.
मी म्हटलं पहिले तुला पैसे येऊदे की.
अच्छा.
मग मग आमचे मग बायकोला करायला सांगतो तर तिला पैसे आलेला म्हटलं मी लगेच तू कर लवकर लवकर लवकर लवकर कर म तिला या म्हटलं तिचं समजा आलं म्हटलं माझं बी खुलून देऊ म्हटलं आजच्या आज.
ह ना त्या आमच्या त तिला पण पैसे आलेत चांगले तिचा फोन अ फ्रेंड चा टास्क कंप्लीट कम्प्लीट होऊन अजून दुसऱ्या तिसऱ्या ट्रान्सवर आहे ती तिला चांगले सात आठ हजार रुपये आलेत. त्या टास्च्या सगळ्यांमुळे पण ती कंटिन्यू कंटिन्यू असते ती. कसं तर शाळेची मुलं कॉलेजची ते काय
करायची की,
हो कंटिन्यू अस पुढे जाऊन खरं वेगळं वेगळं काय काय असतं.
हम्म -हम्म कंटिन्यू करत राहायचं काय नाही टेन्शन.
हो वाक्य असतात त्याच्यामध्ये अ ते वाक्य पूर्ण करायचे त्यात ते सगळे असं प्रश्नचिन्ह डॉट वगैरे.
हा- हा नंतर आणि काय करा माहित आहे का?
हा हा.
उद्या जर आणि शुभांगी ला तुम्ही मेसेज करा.
हो -हो करते ना.
हा मला नंबर पाठवा म्हणायचं मग नंबर मग ती पाठवल तुम्हाला आहे तीज्याकडं मला वाटते असतील नंबर.
असतील ना ते कसं अगोदरची माणसं आहेत ना ती. त्यांचं बऱ्यापैकी झालेलं असणार आणि त्यांना कळत असेल नवीन.
अहो नाय नाय शुभांगी ताई अगोदरची कुठली पाच सहा दिवस झाली तिला.
हा पण त्यांचं कम्प्लीट झालंय ना.
हा झाले झाले आता तिचं फक्त तिचं कॉल आता एक बाकी आहे फक्त फक्त.
हा- हा.
ती तिनं माझ्यासाठी ठेवले आता मी तिला करतो ना कॉल.
हो काका करून घ्या करून घ्या.
तर मी म्हटलं तुला कोणाला करू नको आपण
हा हो ना.
हम्म हम्म
दहा मिंट तेवढं असं हो सगळे बरे आहेत व्यवस्थित एकदम.
व्यवस्थित राहावा, निवांत राहावा, मस्त राहावा.
हो आहेत आहेत. सगळे व्यवस्थितच आहेत, पोरांचच चाललेल असत जरा. आहेत आहेत चांगली आहेत चांगले आहेत तेवढे डेंजर आगाऊ पण आहेत.
चांगली गुड -गुडतय आहेत ना.
कुठली गुडगुडीत पहिली होती आता वाढायला लागलेत तसे झालेत बारीक. नाही, आणि आता शाळेचा ताप पण वाढायला लागलं. हो. बारीक होता पण उंची वाढायला लागली, मग उंची वाढली का जरा तब्येतीवर परिणाम होतोच, किती केलं तरी. हम्म, त्याच्यान तशी तब्येतीपेक्षा उंची गरजेचीये. तब्येत नाही एवढे गरजेच, बरोबर त्याच्यामुळे हो, बाकी बरं वाटलं, तुमच्याशी पण बोलून. हम्म. ठीक आहे, ठीक आहे. हो हो, तुम्ही पण घ्या काळजी घरच्यांची, तुमची. छान वाटलं बोलून तुमच्याशी. होय काय? बोलू
वीस मिनिट हाय फक्त. आपलं नाही सॉरी वीस सेकंद आहे, मग ते दहा मिनिटाचा आपल्याला कालावधी दिलाय. आता बारा सेकंद फक्त आपल्याला.
ना ना काय नाही असू दे, असू दे चाललंय ते चांग हो तुम्ही बोललात, विषय काढले, म्हणून आम्ही बोललो असं झालं ते.
हा असं विषय काढला. आणि कधीतर वेळ मिळाला तर फोन करा म्हणजे चौकशी करायला, चांबार चौकशी.
चला, चालतय चालतय. ठेवा ठेवा ठेवा, कट करा. बाय बाय.